हॅलो सुुभ सकाल
सुभ सकाळ काय म्हता कशा आहेत
हम्म बस बरं आहे.
हा हा न स्वयपाक वगैरे
झाले स्वय हा बस तेच आता भाजी घेतली चला करू काय स्वयंपाक इतकी माहाग होऊन गेली ती भाजी पण,
हो ना, पैसा कशाला लागायलाय हो ना प्रत्येक गोष्टच,
पैसे वाचतील हेच ना आपल्या गृहिणीचं
हो ना हो ना
काही त वाचवावा
पैसा वाचवायचं. को काही घ्यायला गेलं की महागच आहे. शंभर रुपये तं इझीमध्ये कुठं जातील. काही सांगता येत नाही.
सांगता येत नाही.
हम्म,
तसंच चालंय येते.
हो न, हो न,
म्हणजे कसं आहे. आपण म्हणजे अस आजार पण राहिला किंवा काही त्याच्यात म्हणजे किती पैसे ठेवायचं आपण. अशी छोटी छोटी बचत केलेली किती म्हणजे आपल्याला तेवास कामात येते ना,
हो न, हो न, नाही आता समजा काही इमर्जन्सी पडलं. आपल्याकडे पैसा असायला पाहिजे. पण ठेव ठेवणार कुठूनत पण एवढी महागाई झाली. प्रत्येक गोष्ट तर लागतीच आहे.
लागतं से थोडी छोटी छोटी अशी रक्कम बसत केलेली, समजा आ प्लेस आता मुलं मोठे होतात. किंवा त्यांचे शिक्षणे हे किंवा पण म्हणा घर करायचंय काही, किती वेळातच तेव्हा म्हणजे स्वतः आत पासून जर छोटी छोटी आपण म्हणजे अशी रक्कम गोळा केली. ठेवली साईड ला त तीस आपल्याला पुढे कामात येते ना,
कामात येते हो. तेही आहे. पण महागाईच्या हिशोबाने ज्या समजा नोकरी करत तेज बिजनेस करतेत. त्या मानाने त्यांना तेवढं प्रॉफिट पडत नाही. आणि महागाई खूप जास्त वाढत चालली. वरच्यावर
हो.
त्याच्यामध्ये मधले लोक आपल्यासारखे लोक जे कि, हातावर पोट आहे म्हणल्यासारखं. कुठून सेविंग होईल आणि सेविंग करायची. तर सामान कोणत्या गोष्टी कमी जास्त होतं.
कमी जास्त होतात. नाही तेच मी पण मध्ये तसंच केलंय. म्हणजे आपला पीगी बँक येत ना, म्हणजे आपलं आपण सेविंग मनी बँक
हा हा हा ह,
तसं छोटंस रोजचे दहा दहा रुपये पाच पाच रुपये का होईना, म्हटलं थोडंसं असं जमा करत उतरायचं म्हणलं आपण मनी
हा हा हा हा हा,
थोडीशी म्हटलं सेविंग मनी केलीली म्हटलं बरी
हो न, हो न, आणि खर्च अनावश्यक टाळणं.
हो हो.
आता कसं ऑनलाईन झालंय. त्याच्यामुळे लोकांना इझी बसून घरी आणि फोन मध्ये पैसा राहिला ते आता ते झालेले ऑनलाईन सगळं. त्याच्यामुळे पैसे जवळ नाही. आणि घर बसल्या बसल्या वस्तू तु मागवते. त्याच्यामुळे ऑनलाईन जेवढं कमी वापरताल
कमी वापरता आला तेवढं बरं. म्हणजे इतके पैसेा जात त आपल्याला कळत नाही. कि आपण त म्हणे ऑनलाईन नव्हतं किंवा आपण भाजीपाल वगैरे म्हणजे असं मार्केटमध्ये जाऊन घ्यायचं ना, आपण कॅश द्यायचे एवढे पैसे नाही लागायचे. ऑनलाईन मध्ये म्हणजे भरपूर पैसे जातात. असं वाट
हो ते थोडस फ्री दाखवतात. आता हे मॉल आहेत वगैरे ते काय करतात किमती तुम्ही दाखवतात पण तिथ गेलेला माणूस कधीच हजार रुपयच्या खाली कमी येणार वा
नाय कधीच नाय म्हणज इतका पण बघा ना मी चार पाच वस्तू घेतलं पण एवढे हजार पंधराशे रुपये बिल झाले म्हटलं बापरे.
हो ना हो ना.
एवढुशा वस्तूचे एवढ पैसे?
हा सेविंग करायची मुलांचं भविष्य आय शाळा आयत शाळेनला कित त्याला फीस आयत शाळेच्या वस्तू घ्यायच म्हणलं तर केवढ्यालय त्याच्यामुळ पिगी बँक समजा बँकेमध्ये तुम्ही आर डी काढू शकतात.
हा बाकी कस आय म्हणा आता बघाना कोणा असं म्हणजे दिखावा करतात ना. म्हणजे त्याचं असं हे तर आपण असं करायला हवं म्हणजे कस लोन करतात कर्ज करतात. ते नको करायला म्हणजे कसं की पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो त्याचा.
हो ना हो ना. लोकांना काय वाटत चाललंय आपलं एखादी वस्तू घ्यायची तर कर्ज केल्याशिवाय होणारच नाय.
हो हो, होणारच त्याच.
त्याच्यामुळ ते लोक काय करतात कर्ज घ्यायचं त फेडत राहायचं चार वर्ष फेडू आपण.
हम्म. कसं नाय झालं किंवा आपल्याला काय झालं किंवा म आपल्या पुढे मुलांना त्रास नकोय ना असं वा टतं मला तर म्हंजे कस आपल्या जवळ जेवढं आय ना तेवढंच हो तेवढंच आपल्या म्हणजे आपण करावं एवढंच वाटतं मला तर. भरपूर जणांचं तसं झालंय त्यांनी किंवा समजा मोठं घर बांधलं म आपण पण आपल्या जवळ नाहीये तरी पण लोन घेतात, किंवा मग गोल्ड लोन वर ठेवतात.
गोल्ड पण घेणं किती आता गोल्ड पण घेणं शक्य नाय.
शक्य नाय बाप किती काय हे माहितच नाय मला हे, हो पण कसं काय बघा पण तुळशी पेक्षा म्हणजेच जॉबच लेखी घर म्हणे आता घरी राहणारे सगळ तंसच करत्यात कॅफेत चला थोडंसं बाहेर जाऊ. कॅफेत जाऊ.
हो हो हो हो डीमार्टला जाऊ कोणतही मिळाय आता हे जाव ऑनलाईन घरी बस सुन भाजीपाला मागवतात लोक किती पैसे चालला त्याच्यामध्ये.
तो तर समजा आपल्याला बाहेर वीसला पेटत असेल ना ते तीस चाळीस रुपये ला सहज ब्लिंकिट वर भेटून जात.
हो हो हो.
म्हणजे आपले पैशे जातात ना त्याच्यात.
हां ते खूप कमी किंमत दाखवतय एक घेतली एक त्या लोकांला एकासाठी बोलवायचं का म्हणून दोन साठी बोलवतो आपण.
हा.
ते वाढचतच जात तर रोजच्या रोज थोडीशी सेविंग दहा वीस रुपये रोज पीगी बँक मध्ये टाकणे भाजीला पैसे आपले शंभर रुपये लागत असतील तर ते वीस रुपये आपले सेव्हंग झालीच पाहिजे.
तेच समय आपले घरचे माणस कसं करतात एफ डी बनवू. मेचुअल फोन मध्ये पिकि टाकू ते म्हणजे किती छान काढलंय त्यांनी.
हो ना हो ना, आता म्युच्युअल फंड मध्ये
हा आता एस पी आय खूप चालू आय म्हणे एस पी आय मध्ये जास्त पैसे हा रिस्कच ते तर म्हणा. एस पी आय म्हणजे ते असं काही निघालंय ना बँकेचं त्याच्यात आणि जास्त रिफंड भेटतात.
आय पी एल, हे एस आय पी.
हा एस आय पी काय असयं
हे असचं असतं ते फोन पे वर वगैरे, पण ते रिस्कच आहे ना पाठीमाग फोन पे त्याचं काय नव्हं हे पे टी एम च काय तर बंद झालं, ते बंद पडलं तर हे ही बंदच पडून जाईल ना सगळ आपलं त्याच्यापेक्षा लोक- कची तुमच्या जवळची बँक अगर घरात ठेवले पैसे कधी वाया जाणार नाहीत आपले
वायाजाणार नाही.
कशी सेव्हिंग करायची?
हो, म्हणजे आता नोकरी किंवा वीस हजार असेल किराणा किंवा आपला लाईट बिल याचा कि-किरा भाडे म्हणजे रूम भाड अशात किती पैसे वाय चाललेत आत कसं काय मग ते कुठून सेव्हिंग करतील.
नाही ना, आणि असे काही लोक आहेत की रोज कमवतील आणि रोज खातील ती कुठली सेव्हिंग करणार आहेत. आणि त्यांच्याकडे वायफळ खर्च करायलाही नाही. त्यांना पेमेंट जेवढी भेटते त्या प्रमाणात तर महागाई खूप जास्त आहे.
हो, मग स्पेंडिंग मनी केरा का नाही टाइमच नाही ना ते करू पुढे करू पुढे असं करूनचं चाललंय त्यांचं
हो ना, गोरगरिबीचं फार अवघड आहे.
हो किती महिने खूप मजाची असं किराणा वगैरे पण खुप महाग झालाय ना आता, हम्म.
साबंल-साबण, शॅम्पू आणि किराणाचं थोडं सामान आणलं तर हजार रुपये कुठचं गेले नाहीत त्याला
हो.
हा, घरी आल्यावर फ्राय आणलयं, आधी पिशवी भरवून यायचं भाजीपाला पण पाचसाशे रुपयाशिवाय भाजीपाला येत नाही आता.
नाही येत, आता बघ आपण मूव्ही बघायला म्हणजे किती पैसे लागत मूव्ही बघायला? पण आपण जातो, म्हणजे तीच मूव्ही थोड्या दिवसाांनी टीव्ही वर येते. आपण नाही, चला म्हटलं थोडसं जाऊ बाहेर.
हो, आता ते गेलेत आपण जायलाचं पाहिजे असं वाटत लोकांना.
हा, असंच वाटतं तिथे गेलो मग आलं आपलं खाणं, पिणं आलं.
हो आलंच ते पण, आणि तिथं पण आता समजा मूव्हीला गेलात जाऊद्याकडे आवडीन गेलं माणूस पण तिथे गेल्यावर तुम्ही पॉपकॉन घेताल, पाचशे-पाचशे रुयाचे पॉपकॉन येतात.
हा, कोणी चारशे रुपयांचा कॉम्बो, पाचशे रुपयांचा कॉम्बो आणि ते फक्त बाहेरचं जे असता ना, तेच मोठं असतं त्यांनी बनवलेलं..
हा.
पण मध्ये म्हणजे खूप कमी असतात ते पॉपकॉर्न पण किती पाचशे, चारशे रुपयाला देतात कसं म्हणजे नाही मग आपण पण घ्यायला पाहिजे असं
हो ना, असं कसं आता मुलांना पण आपल्याला सांगता येत नाही त्यांनी घेत नाही, मग मुलांना दाखवता येत नाही. अलीकडे महागाई झाली आहे आपल्याकडे. पैसे नाही येत, हे अशा प्रकारे सांगू शकतायं. नाही ना, आता पहिलं सांगत होते आपले आई-वडील आपल्याला, नको बाबा, पैसे नाहीत.
हो थोड्या दिवसांनी येतो आपण तिथे पाहू असं आपल्याला सां मदर नाही वाटत ना,
हो ना हो ना
ह दिवसाजे तोचल तर आपल्याला पाहायला मिळतो पण आपणचमजत, ते गेले म्हणजे तिथेगळं वाटत असेल थोडं
हो ना हो ना त्याच्यामुळे, थोडे थोडे पैसे जमा करणे मुलांच्या भविष्यासाठी, आणि आता सध्या एज्युकेशन खूप जास्त महत्त्वाचं, ते थोडंस महाग असलं, तरी पण महाग जरी असलं तरी ते महत्त्वाचे त्याच्यामुळे त्याच्यासाठी पैसे, जमा करायलाच लागतील आपल्याला,
हो आपणच म्हणजे आपली हुशारीने खर्च कमी केला आपल्यालाच भविष्य, चला म्हणजे कामात येईल तो.
हम्म
सेविंग मणी
आता सेव्हंग कशी करायची आपण तर सेव्हंग ऑनलाईन खरेदी बंद. मार्केटमध्ये कमी जाणं. मार्केट म समजा गेला तर आपण तर, शंभर टक्के आपण वस्तू बघितली की घेतच आहे, एवढ्या डोळ्याच्या महागारी आहे आपल्या, तेवढच चलत राहतय ते,
हो आता बघ आपण कॅफेत जातो आता कॅफेत न गेल्याने आपण घरी पण बनवू शकतो. त्याच्याने पण आपले खर्च वाढतात कमी कमी होतील ना.
लोक कॉपी घेतात किती मोठे
हो कोल्ड्रिंक्सच म्हणा आपण आप कोल्ड कॉफी म्हणा दीडशे दोनशे, आलीस म्हणा त आपण घरी दा त्या च पाकिट आणून आपण दुधामध्ये आपलं घरी असतच, ह आपण ते पण बनवू शकतो ना,
बनवू शकतात ते तरी असं काय करत तेवढं
हो तिथं सगळं घरी करू शकतो बघ ते आपण बाहेर म्हणा आपलं एन्जॉयमेंट साठी जातो आपल्याला, खर्च वाचवायचं वाचवायचं असेल तर पण न गेलेलं बरं,
त्या मुलांना गार्डनला नेलं तरी तिथं भरपूर प्रकारच्या बाहेर आटम असत खाण्याचे मुलांना वाटतच हे म खेळायला गेलोत का खायला गेलो ते कळत नाही मग तिथ वेस्ट पैसा,
हो तसं म्हण आपणच आपण सेविंग मनी केली तर आपल्याला म्हणजे आत्मविश्वास वाढतो. म्हणजे हाय म्हणजे आपण पण करू शकतो.
समजा आपण कुठं आजारी पडला तर आपल्याला कामाला येतील म्हणून,
हो हो सेविंग त असालाच पाहिजे.
हम्म,
हम्म, ते म्हणजे कसं आहे आपल्याला मुलांच्या याच्यात करिअरला पण कामात येतं ना,
हो ना सध्या तेच एज्युकेशन महत्वाचं आहे आणि करिअर महत्वाचे आहे दोनच गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत.
त्याच्या म्हणजे भविष्याची आपल्याला जास्त चिंता पण वाटणार नाही म्हणजे हाय ब आपण करू शकतो त्यांच्यासाठी, ह,
हो ना हो ना कुठेही समजा लागले कशाला पैसे भरायला मग ते बा त्याच्या, चांगलं,
ते हो करू मग आपल्यापासूनच सेविंग करायची, थडथडी सुरुवात केू हो चालेल हो दुसऱ्यांना पण सांग. हो चालेल, चालेल थँक यू.
थँक्यू बाय.